माहिती नाही का?
हा बोल.
हॅलो तुला माहितीय का गं. ते आपण लातूर मध्ये राहत होतो त्या साईड चा. मुलगा होता त्याच आर्मी मध्ये सिलेक्शन झालंय. हा माहितय का तुला.
नाही नाही मॅडम.
आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. ते काकू म्हणत होते पार्टी वगैरे. तेवल येणार आहे का काय म्ह विचारत होत्या.
तू जाणार आहे का.
नाही ग आता माझं कुठं कॉलेज आता स्टार्ट झालंय कसं जमणार सुट्टी लागेच. केरला. तूच तिथे जवळ आहे म्हणलं जाशील की काय.
हम्म नाही नाही मला पण नाही जमणार.
हम्म हम्.
काम आहेत ना.
हम्म हम्
काम नसतं तर जमलं असत एवढं अचानक सुट्टीची वगैरे ठेवली असते जमलं असत
मला पण आ आता फोन आला होता येशील का म्हणून
हम्म हम्
हम्म हम्म चालतंय ठेवू काय